हॅलो.
आवाज येतोय?
हो येतोय ना.
काय करायलात?
काय नाही. बसली होते. लहानपणीच्या सध्या आठ - - ठवणी येत होत्या जरा. काही विचारत होते. बाल पण आपलास होतं वगैरे. असच विचार करत होते बस ली होते. तुम्ही काय करताय? काय चाललं तुमचं?
बोला.
हो हो हो, अच्छा-अच्छा.
सांगा जरा बाई. मीच आठवाले मी पण सांगते तुम्हाला.
हो ना, हो ना, कसं डोक्यामध्ये तोच विचार. चाल्ल होता लहान पण होत, ते म्हणतात ना लहान लहापण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. म्हणजे त्याच्यावरून आठवलं होतं की, बालपण खरंच छान असतं. कस आताच्या त्याच्यामध्ये, खूप जबाबदाऱ्या वगैरे असतात. असं त्या वेळेला बघा ना एकदम मनाचं राज्य, मनमोकळे पानाने खायचं लोळायचं शाळेत वगैरे जायचं हट्ट करायची हट्ट पुरवली जायची नाही? क बालपणीच्या अश्या बऱ्यासे आठवणी येत होत्या सकाळपासून.
हा. हा.
हो. ना. हो. ना. तुमच्या काय आठवणी आहे बालपणीच्या?
ता तुम्ही सांगितलाय म्हणून मी एखाद्या सांगते आम्ही लहानपणी काय करायचं असं, आता तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती भांडी कोंडी खेळायचो. खूप सारे भांडेखिंडू खे खेळायचे आणि एक मुल होती. तिच्याकडे असं ओरिज रिजल ओरिजनल तवा होता पोळपाट, ला ह छोट, छोटे बांडे खूप छोटे, छोटे होते. ते ओरिजनल होते. मग आम्ही ती आमच्याकडून काम करून घ्यायची. मग तुम्हाला भांडी खेळायला देते म्हणायची. त घरी आम्ही जायचं करायचं. थोडेशे वांगे करायचे. ते कधी कधी आम्हाला स्वयंपाक येत नसाय ते स्वयंपाक तिला स्वयपाक यायचा ना. ती ना जरा मोठी होती आमच्या पेक्षा तिला स्वयंपाक यायचा तर मग ते चूल असायच्या अगोदर, मग ते चुलीमध्ये जाळ घाल म्हणायची, मग ते असं तिजे काम करून द्यायचे सगळे. केलय.
अच्छा अच्छा! म्हणजे खेळा खेळा मध्ये तुम्ही हो ओरिजनल करून घे- घेतलं म्हणजे, बालपणीच अ ह अ संसारात बघा ना बालपणी छान! तुम्ही प्रॅक्टिस करून घेतली, असं झालं ते.
कधी खेळाल तर तुझ काम होईल, त्यावेळेस मग ते न भांडता काम करायचं, ते जर सगळं काम झालं ना त्याच्या मुमेंटला जरी भांडण झाली, तरी तिने मला सामान द्यायच.
हा. हा. हो बालपणी कस आपण लहान असतो, आणि आपल्यापेक्षा जे मोठे ते अस असत का थोडं दादागिरीच करून. नाही तुला हे करावं लागेल मग. तरच तुला हे खायला देईल. आपण समजा आता माझ. मोठा भाऊ होता ना. मोठा तर तो काय करायचा व काय खायला वगैरे आणलं का त्याने. मग ए दादा देणार रे मला. तर माझी बालपणी आठवण बर का ही. देणारे देणारे म्हटलं का, नाही ग तू ना मला पाणी आण. ते का आ जरा हे कर. ते का माझ्यासाठी मग ते करायच आपण आणि मंग तो थोडस द्यायचा, मग म्हटलं का रे थोडंस दिलं तू अजून दे ना नाही-नाही अजून तू आता हे कर परत. आणि मग तुला अजून देतो म्हणजे. अ बालपणीच असं असायचं बघा आपण म्हटलं छोट्या असल्यामुळे असं करतात. का आपल्याला म्हणजे तितकी गंमत. त, ही असे. ची आणि मोठे लोकांचे तस हे पण अस
हो ना, हो पण त्यावेेळेस असं वाटायचं ना, कि किती वाईट. वाईट हे जास्त. पण आता वाटत की तेच-तेच असतय, तेच लाईफ अ छान असतय.
वाटायचं कधी आपण मोठ होऊ आणि कधी सर्व गोष्टी आपण स्वतः स्वतः करू. पण बघा आता कसं वाटतं. ते आता, असं वाटत त नाही का लहानपणच छान होतं, तेच दिवस छान होते. हो मग शाळेत वगैरे भरपूर भरपूर मैत्रिणी वगैरे असेल ना
हा मैत्रिणी बरोबर होत्या, हो खूप होत्या आणि अजून एक किस्सा सांगते मी लहानपणीचा, एक मुलगे होत ति तिचे रिलेटिव्ह जरा, मोठ्या शहरामध्ये ते होते ना आणि असं आम्ही खेडेगावातले छोटंश घरामध्ये छोट्या गावामधले, त्या त्यानंतर थोडं आकर्षन वाटायचं, असं वाटयचं की वेगळाच देश आहे, ते आपल्या भारता मधला नाहिचये असं मोठ्ठ शहर म्हणला कि, तिनं आम्हाला येऊन सांगितलं कि एकदा आम्ही कि आम्ही -आम्ही आता टीव्ही मधे जाणार आहे म्हणून, आम्हाला वाटायचं टीव्ही मध्ये जाणार म्हणजे कसं करत असतील कोणीतरी कुठल्या वेगळ्या प्लॅनेट वरून त्यावेळेस ती जादू नावाचा एलीयन निघाला होता, सोबतल्याला मग असं वाटायच वेगळ्या प्लॅनेट मधून कोणतरी येणार, आणि ते टीव्हीच काच असेल ते काढणार
हो म्हणजे, टीव्ही मध्ये घालणार
रडलो की आम्हाला हे सोडून जाणार नंतर आम्हाला बघायला पण नाही भेट
हा ह हा. हो म्हणजे ते कस घडणार बालपणी असंच होतं नाही का, ती म्हणजे एक वेगळीच दुनिया वेगळच दुनियेतले लोक असतना म आणि बघा मला तर काय वाटायचं सांगू का? जस आपण टीव्ही मध्ये सर्व सिनेमे वगैरे किंवा मालिका वगैरे पुन्हा तस आपल्याला कोणीतरी शूट करत असेल ना, आपल्याला कोणीतरी बघत असेल वेगळ्या ग्रहावरची वगैरे लोकं, म्हणजे लहानपणी डायरेक्ट असं वाट
हं ह हो आम्हाला पण तसं वाटायचं, आम्हाला वाटायच कि ती काच काढतात आणि तेे जे आपल्या उंची अस ते ना जास्त मोठे दिसत असतो चेह टीव्हीमध्ये छोटं दिसत म ते काहीतरी मॅजिक करतात ते लोक छोटं करतात, अन परत व्हीमध्येध्ये टाकतात असं तर आम्ही दिवसभर रडलो हे केल आणि मग. आता जाताना ती म्हटली गिफ्ट द्यायचं, ना आता ते असतयच ना की अरे चालले सोडून काहीतरी गिफ्ट देवा द्यायच ते मग आमच्या इकडे, आमच्या घरी ते ना अगोदर कपाट वगैरे काय नसायच. च उतरंडी माांधलेलं असायच्या माठाच्या गाडी घ्या म्हणत्यात त्यांनला हा. त्या मग त्याच्यामध्ये एका घहू का ज्वारी काहीतरी होत त्याच्या मम्मी ना सोन्याच ठेवलं होतं. पायामधलं होत आणि गळ्यामधलं तर मी ते नेऊून दिलं तिला. माझी आठवण म्हणून हा हा हा हम्म.
मग पक्का म्हणजे पक्का मार पडला असेल नही. का बालपणी तुम्हाला मग?
नाही मी सांगायलाच नाही ना असं हे चार दिवस शोधलं शोधलं कोणालाच नाही सापडलं. आणि योगायोगा न काय झालं ते आमच्या मम्मीचे आणि आमच्या घरामधले म्हणजे, चुलतीचे भांडणं झाले. मग मी गेले मला असं दोन- तीन दिवस झालं ना भांडण चालू झाले, मग ते मग मी गेले आणि नं दे म्हण तुझी मम्मी माझ्या घरच्यांना बांधली आहे, म्हणलं माझं माझ गिफ्ट वापस दे. मी घेत -दिल-दिल आणि आत आहे तसच ठेवलं परत, ते अजून पाच सहा दिवसांनी मग कोणाला तरी काहीतरी सामान काढताना मग सापडलं पण सगळ्यांना काय माझच कुटाणा मीच कुठ तरी नेहून केलंय. आणि वापस आणून ठेवलं म्हणून पण. त्यावेळेस समजत नाही ना, की हे सोन्याच म्हणजे महागाची वस्तू
हो ना, हो ना, म्हणजे बघा प्रत्येक हो आता प्रत्येक लहान मुलांचं बघा ना. खोड्या करण्यामध्येच, म्हणजे नाईंटी-नाईन पर्सेंट बालपण खोड्यात करण्यामध्येच जात नाही का, म्हणजे थोडाफार मार ही खाल्लेला असतो. हो आणि ते आता आठवत. आता काय वाटतं मजा वाटते त्याची नाही का आता आपल्या मुलांना वगैरे बघ. तो तेव्हा अजून आठवत या
आपण पण हो ना, आपल्या हच्यामध्ये एक आपल्याला प्रॉफिट झालंय की. कि आपल्या वेळेस मोबाईल नव्हता. आपण मैदानी खेळ खूप सारे खेळले होते. आपल्याकडे अस मोबाईल गेम्स वगैरे असं काही नव्हत. पण मस्त आपण म्हणजे आपण लाईफ एकदम बाल
हो हो हो, म्हणजे ब- बघ दहा, पंधरा वर्षाचं होई पर्यंत मोबाईल ही गोष्टच नव्हती. आणि तिथून पुढे मग मोबाईल ही गोष्ट चालतीये.
होय अयो मी तर बारावीला गेलते त्या वेळेस माझ्या घरी मोबाईल आलंता पहिला ते पण साधा बोटणा- बटणाचा वडिलांनी घेऊन आलत्या पण त्याच्यामध्ये पण आम्हाला किती आनंद वाटायचा.
थोडा हातात हात जरी लावून बघितलं, तरी आय्या मोबाईल ह्यावर
अ म्हणजे ते छान! वाटायचं. क हा आपल्या पण घरी मोबाईल आहे असं नाही तर, कसं गावामध्ये अगोदर कुठं तरी कुणाच्या तरी एका घरी लँडलाईन मोबाईल असायचा त्याच्या वरूनचं मग कॉल करा हे करा. असं चालायचं आमच्या इकडे तर असं चालायचं.
बाकी मग बालपणी आंबे वगैरे कैऱ्या चिंच वगैरे केल्या असेल ना?
हा आमच्या इथे आता बॅग- बाग होती, आंबे, पेरू छोटे छोटे सगळे असायचे, आणि आमच्या हित मध्ये कसं सगळे सुट्टीला घरी यायचे ना आमच्या. त्यामुळे अजून जास्त मज्जा यायची सगळे तेवढच भाडंन. करायचं, हानामारी करायच. अ तेवढ्याच प्रेम, आणि जाताना अजून वाईट वाटायचं.
वाईट वाटायचं हो, ना, हो, ना आणि बघा ना एवढे सगळे. एवढे सगळे जमले. म्हणजे खेळही खूप खेळले जायचे. बघा ना आमही खो-खो खेळायचो संगीत. खुर्चीचा खेळ खेळायचो. अ तेलेंगुर च्या आलिंगूर. जास्त लगोरी. ते पण खेळायचो बघा. असे बरेचसे खेळ असायची एक. क्रिकेट खेळायचो. भरपूर मैदानी खेळ खेळाय जायचेत. त्यावेेळेला. बघा आत्ताचे मुलं खेळ कमी आणि मोबाईलमध्ये जास्त आपल्या वेळेला छान होतं कनई, सर्व मैदानी खेळ खेळायचो आपण.
ते खेळताना आमच्याकडे बॉल नसायचा. कधी कधी तुटल्याला असायचा किंवा कोणी द्यायचच नाही. ज्याचा बॉल असेल त्या मग त्याच्याच मनावर राहायच. ना सगळ. मग आम्हाला मग त्याच्यासंग खेळ आम्ही प्लास्टिक तेजा बॉल करायच. प्लास्टिक वितळून वितळून असं सगळं गोळा करायच ते करायच. त्याजा बॉल करून खेळायच.
जे कापडांचे अशे बॉल बनवायला शिकवलेले होते ते ते कापडांचे बनवायचे, नाही तर आपला चिगटटेप पुस्तक होतो मोठावाला तो असा राऊंड राऊंड बनवून बनवून बनवून त्याचा छान बॉल बनवायचा. म्हणजे तो लागतही नाही अन बॉलही तयार होतो असं.
ह मी परत ते कोयऱ्या आपण खेळायचो खूप. सारे आंबे खाल्लेले राहायचे, ते कोया वाळवून ठेवायचं आणि करायचंत. छान छान होत बालपण एवढं काय नाहीं पण आ आता सगळं अपोजिट आहेत, अगोदर कसं खोडकर होते आता सगळे शांत. शांत झालं, मोठं झालं तस.
हम्म म्हणजे पूर्वीसारखी तेवढी मज्जा पण नाही राहिली ना. काय गोष्ट ची मध्ये म्हणजे आपण ते चिंचा फोडून चिंचुके वगैरे बनून ठेवायचो. आंब्याचे कोई वगैरे. त्या पण चुल्या चुल्यामध्ये वगैरे, भाजून वगैरे. खायच बघा पहिले, आणि आता तर मुलांना. करून दिलंय तरी ते मुल म्हणतय काय मी नई खा
त्यांना कसल्या मज्जाच माहिती नाही ना, त्यामुळं त्यावेळीस हो ना.
हो ना, हो ना.
आम्ही पण नसतं ऐकत, पण आता आता जर असं बालपणाकडे बघितलं तर असं आणि आताच जीवन जर बघितलं तर म्हणजे माझ्यात तर खूप डिफरन्स आहे. आता म्हणजे समंजस झाला, शांत झाला, की कोणाला काही बोलायचं नाही कोणी काय बोललं तरी ह ठीक आहे बघ.. खरा असं अगोदर तसं नव्हतं.
हो हो हो हो. चालेल ताई. छान वाटलं तुमच्या बालपणीच्या आठवणी ऐकून ह अ हो हो हो.